आता, हो येतोय येतोय येतोय हा
पराण विषयी
रुढी, परंपरा वा वा वा वा आजच्या रुढी, रुढी अस नाव जर दिल ना, तर या मु लांना क्लेशदायक वाटतं, आज आ जच्या मुलांना पण, त्या परंपरा म्हणून घेतलं आणि आपण त्या चांगल्या समजवून सांगितल्या, तर नक्कीच नक्कीच त्यांची तयारी असते. आपल्या जपण्याची.
हो ते तर आहेच, कारण की, आता आपण बघा बरेच आपले जुने सण परंप परा अजूनही टिकून आहेत, तर का तर नवीन
हो हो, म्हणजे त्यांना जर त्यांना जर, आपण नीट समजवून सांगितलं त्याची कारणं काय आहेत आपल्या परंपर ची, आपल्या रुढिंची कारण काय आहेत? हे जर चांगल्या रितीने सांगित आपल्याला अं तर, ते तयार होतात. करायला, पण अं, ते का करायचं? हे आपल्याला सांगायची आपल्यात ताकद पाहिजे.
हो कारण की कसं य मुलांना योग्य कारण पटेल अस दिल की, मुलं पण त्या गोष्टी ॲक्सेप्ट करतात. अ जस की आता बरच गोष्टी आपण बघत आलोय, की आप ल्या जुन्या रूढ परंपरांपसनं किंवा आपल्याच जुन्या काळांच्या व्यक् तिनी आपल्याला जे सांगितलंय, ते आपण पुढे नेत चालोय, जे जर ते आपण पुढ नेलं तर, ते लहानपणापासून मुलांवर संस्कार होतात, ते पुढे चालवतात.
लेडीज पासुन सावध राहा.
कारण की य बा त आपण म्हणतो की श्रावणात, नॉनव्हेज खाणं चांगलं नसत किंवा खात नाहीत. त का खात नाही? ते तर कारण की प्राणी, हे वेगवेगळे जनावरं किंवा बारीक कीटक वगैरे खातात. त्यामुळे त्या प्राण्यांमध्ये, ते अ त्या प्राण्यांचे दोष निर्माण होतात, त्यामुळे ते खाल्ले नाही पाहिजेत, असं सांगितलं जातं सायन्सने.
हां हां हां.
असं सायन्- सायंटिफिक कारण दिलं की, मुलं ते ॲक्सेप्ट करतात. क का खाऊ नये ते.
आणि-आणि नॉनव्हेज-नॉनव्हेज खाणं, म्हणजेच खाणं नही ना प्राणी का खातात प्राणी? कारण की ते कम अ हातपाय हलवून ते. उगवू शकत नाही आणि त्यांना तयार अन्नच लागतं म्हणून. पण आपण, आपण करू शकतो ना? आपण ते तयार करू शक तो अन्न, आपण बोलू शकतो, आपण काहीतरी अ त्याचा म हे करू शकतो. आणि म्हणून न आपण प्राणी खायचे नही, म्हणून नॉनव्हेज खायचं नही.
हम्म बरोबर.
प्राणी मात्रावर दया. हा पण विषय होतोच ना इथे, रुढीत-रुढीत पण तेच सांगितलेय परंपरेेत पण तेच सांगितलंय, की आपल्या प्राणीमात्रांवर आपण दया केली तरच आपलं पुढे काही होतं.
हां प्रत्येक अ सजीव प्राण्याला किंवा जसं आपल्याला वाटतं क, आपली पिढी पुढं गेली पाहिजे किंवा आपला जीव सुरक्षित राहिला पाहिजे, तस त्यान-त्याही प्राण्यांची ती भावना असू शकते ना? किंवा असतेच, प्रत्येकाला प्रत्येकाचा जीव प्याराच असतो.
प्रश्नच नाही.
त्यांचही संरक्षण झाल पाहिजे आणि आपलंही संरक्षण झालं पाहिजे, त्या दृष्टी नी जुन्या लोकांना-लोकांनी आपल्याला ही रुढी किंवा परंपरा दिल्यात की तुम्ही ह्या गोष् ते खाल्या पाहिजे किंवा नही खाल्ल्या पाहिजेत ह्म. हं मग तेच मुलांना पटवून द्यावं लागतं.
अ पटवून द्याव लागतं आणि आपण परंपरा जपल्या आपण आपली संस्कृती जपली तरच पुढचा-पुढची पिढी आपली परंपरा प आणि संस्कृती जपणार ये ना? च
हो.
आणि आणि ज्या ज्या रूढी पडल्यात म्हणजे रुढी म्हणजे काय? तर आपल्या घरातल्या घरातलं आपलं काय वातावरण आहे. त्यानुसार पडलेल्या म्हणजे रुढी. आणि परंपरा म्हणजे पहिल्यापासून चालत तलेल्या समाजामध्ये वातावरणात सण सण मारात जे काय चाललेले आहेत नियम परंपरा म्हणजे अं त्या त्या आपल्याला आनंदाने आत्मसात करायला पाहिजे की म्हणजे ते व आपल्यावर ला लादलय म्हणून आप आपण जर अ त्याच्यावर काम केलं. तर आपल्याला ते ताणाचं वाटतं. तुम्ही ते आनंदानी घ्या तुम्ही त्याला समजून घ्या. तर त्या आपल्याला कधीच कष्टाच्या वाटत नाहीत.
हव ते त आहेच आणि मुलांना कसं जास्त बंधन नकोय.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
त्यामुळे ते त्यांना असं सांगितलं पाहिजे ते त्यांच्या जीवनशैलीत वापरल्या गेल्या पाहिजे आणि तेच त्यांना सहज अवगत झालं पाहिजे अशा गोष्टी मुलांना शिकवाव्या लागतात किंवा सांगाव लागतात. त्यात भरपूर गोष्टी आणि आपले सण परंपरा ह्या आपल्यासाठी काही गोष्टी ह्या आपल्या पूर्वजांनी विचार करून ठेवल्याय की त्या आपल्यासाठी चांगल्या आहेत किंवा आपल्या भविष्याला त्या चांगल्या आहेत. त्यासाठी त्या रूढी परंपरा आपल्या जीवनात त्यांनी त्या अवलंबल्या किंवा वापरल्या जात आहेत अजून पण.
हुं बर
हा तेच मं मुलांन ना सांगितलं की मुलांना राग येतो काही आताचे त्यांचे थोडस माइंडसेट फ्री झालेत ना आपल्या वेळेस जसं एक एक एकलव्य एकत्र पद्धती होती ती कुटुंब पद्धती त्यामुळे ते घरातल्या एकाला नियम सांगितले की ते पूर्ण घर फॉलो करायचे नातू पणतू सगळेच.
हम् बरोबर आहे नाही पण त्या परंपर्यांचं त्या परंपरांचं कसं आहे माहितीे का त्यात सुद्धा आपल्याला स आपली परंपरा ज्या आहेत किंवा आपण सणवार जे साजरा करतो त्याच्यात सुद्धा वै विज्ञान दडलेलं आहे ते आपण आपण समजून घेतलं पाहिजे नाही आपण काय केलं पुढच्या मागच्या पिढीनी सांगितलं हे कराय चय परंपरा म्हणून करायचय रुढी म्हणून करायचय आणि आपण करत गेलो. आता ही आपल्या आपल्या पुढची पिढी कशी आहे म्हणजे का चिकित्सक आहे.
हव तेच तर त्यांना ज प्रत्येक गोष्टीला कारण हवंय.
हा मग ते आधी आपण समजून घेतलं तर आपण सांगू शकू ना. आपण काय म्हणतो ए मागच्या पिढीने केलं मी केलं आता तू कर. तुम्ही त्यांना नीट नीट वैज्ञानिक कारण सांगितलं ना त्याच्या मागचं आपले सणवार वगैरे इतके सुंदर रीतीने अ हे केलेले आहेत. निसर्गाच्या नियमानुसार आपले सणवार आलेले आहेत. मग त्याला त्याला जसे सूट आहे तशा परंपरा येत गेलेले आहेत.
हा आता पावसाळ्याच्या दिवसात जसं वात प्रवृत्ती वाढते किंवा कफ प्रवृत्ती वाढते त्या दृष्टीने ते सण आपले लादले गेले किंवा अवलंबले गेले त्यामुळे उपवास करणे. किंवा उपासाला हेच पदार्थ खाणे, खिचडी खाणे किंवा ऐ तुम्ही रताळी खा, शेंगा खा भाजणे, उकडणे. ते तळणे, ते हे जे पद्धती यानुसार आपल्या आजारावर त्या उपाय पण होतो, आणि, त्या दु - दृष ष्टीने आपलं शरीर पण मजबूत होतं किंवा तयार होतं.
प्रश्नच नाही, आणि या परम परा आपण पा का पाळायच्या तर आपल्यासाठी पाळायच्या आहेत. त्या सांगितल्या गेल्यात किंवा त्याच पलशन केलंय म्हणून नाही करायच्या आपल्या प्रकृतीला ते सूट आहे. ह्या वातावरणात त्या परंपरा सूट आहे, आणि मग त्याबरोबर थोडीशी भक ती करायची श्रद्धा ठेवायची, कुठली गोष् ट चांगल्या मनाने आणि चांगल्या श्रद्धेनी केली ना चांगली होते. मा, एक, आपण जस विज्ञान माहितीय, तस एक श्रद्धा आईवर श्रद्धा असते, तस एखाद्या गोष्टीवर श्रद्धा ठेवून केली तर अजून चांगल्या होतात ना त्या गोष्
हा, ते तर आहेच आणि अ देवाची एक प्रकारे भक्ती हि होते त्यात. पद्धतीने, आणि आपल्या शरीराच आरोग्यही चांगलं राखलं जात.
ह्याच ह्याच परंपरा जपायच्यात आपल्याला.
हो आणि ह्याच गोष्टी मुलांना सांगण्यासाठी त्या अगोदर आपण अवलंब्यावा लागतात. मग मुलांना कळत जे घरात म्हणजे असं म्हणतो ना घरातनच संस्कार होतात मुलांवर बाहेर तर नंतर होतात, जे घरात आपण करू आज त बाहेर गेल्यानंतर तो ऐकेल का आज उपास हो किंवा हे होतं ते जर घरातन सुरू होत तो विचारालाच ना आपल्याला प्रश्न हे का हो नी आपल्या घरात, किंवा हे का होतय?
नाही आणि आ आणि समजा घरादाराला उपवास असेल, अरे तुम्ही चेंज ऑफ फूड खाता ना आज तुम्ही चेंज ऑफ फूड म्हणून ते करा, आणि एक दिवस खाऊन बघा, तुम्हाला जरा छान वाटेल. आठवड्यातून तुम्ही एकदा जर असं चेंज ऑफ फूड म्हणून हे उपसाचं खाल्लं ते पौष्टिक पण आहे आणि तुम्हाला चेंज ऑफ फूड पण होतं. आणि आप, आपली परंपरा त्याच्यात जिभेची चव बदलते आणि आपली परंपरा आणि सण आपोआप साजरे होतात. सहजतेने साजरे होतात, कुठल्या पद्ध
ब, आणि म्हणजे, आम्हाला अभिमान किंवा असं वाटतं की मी भारतीय संस्कृत जन्माला आली किंवा भारतात जन्माला आली त्यामुळे या भर पूर सन, वगैरे हे माहिती आपल्या गोष्टी आपल्याला भरपूर गोष्टी माहिती किंवा आपल्या पूर्वजांनी दिलेत, त्यामुळे आपण आपल्या मुलांना ही सांगू शकतो. आणि आपला समाज पण त्यातून परिपक्व होतं.
हा प्रश्नच नाही आणि आपला समाज आपल्यालाच घडवायचाय. म आपल्या म आपल्या ज्या परंपरा आहेत खरंच भारतीय परंपरा आणि संस्कृतीये ती का नाही जपावायची आपण जर भारतात राहतोय. तर आपल्या संस्कृती आणि परंपरा पन जपल्याच पाहिजेत, त्या नाकारून चाल नाहि ना, आपल्या आपल्या निसर्गाच्या दृष्टीने आणि आपण आपण कुठे राहतोय? यानुसारच नियम आणि परंपरा असतात रुढी असतात. जथ जसा देश तसा जसा देशन तसा वेश.
हो आणि आपण जिथे राहतो किंवा ज्या भागात राहतो त्या प्रकारचं वातावरण आपणस सुट व्हावं म्हणून त्या पद्धती किंवा परंपरा रूढी लादल्या गेल्या आहेत. आणि त्या प्रकारचं अन्न वगैरे अन्न वगैरे आपल्याला खाल्ल्या जातात किंवा ती पद्धती आहे आपल्याकडे साजूक तूप वापरणे किंवा वरण भात खाणे. हे आपलं उपासाचं ठरलेलं अस उपास सोडण्यासाठी वरण भात हलका अन्न रास
ह कारण दिवसभराच्या उपवासानी पोट- तर तस म्हट हा् आहे आणिर एवढी बास काय नाही हेच आपल्या रुढी, परंपरां आपण जपले की हे असं देवाणघेवाण होते. तुमच्याकडे काय, आपल्याकडे काय आहे विचारांची देवाणघेवाण होते. संस्कृती आणि एक संघपणा तुम्ही जे मगाशी म्हंटलात- एकत्रित कुटुंबाचा- तो एकत्रितपणा जपला जातो म्हणजे आपलं हे अ आपण आवतीभवती राहतो हे सगळं कुटुंबच आहे ना हो आपलं. आपण आपली संस्कृती ज आपक बरोबर आपल्याच सांधलं जातं.
हा हा कट झाला रे
हा चालेल चालेल आपण पर